हां येतो आवांज
हो ताई येतोयं बोलां
हम्मं कायं करतं होत्यां?
काहींचं नाहीं बसले संडे आंज
घरीचं असतीलं सगंळे हम्मं झालं चहा पाणी
हो झालं.
कायं म्हणतो पाऊस हो आमचं पणं झालं
हं पाऊस कां पाऊस कायं सकाळीं येतंय नुसतं आभाळ येतंय थोडासां रिमझिम रिमझिम येतोयं.
आणि जातोयं असां एकदंम असां मोठां पणं नाहीं पडतं येतोयं जातोयं असंच होतंय.
होव
आणि आलां तरं असां खूंप दिवसं राहतो गेल्यां वेळेसं आलां होतां तेंव्हा पूर्ण आठवडां तसंच पाऊस कंटिन्यू येतं होतां हो असं आमच्यां असं बिल्डिंगच्यां बॅक साइडं लां असं छो थोडंसं शेत आहे बरं कां?
हां हां!
तिथं असं पूर्ण पाणी भरलं होतं.
हो कां पाऊसचं खूंप जोरदांर होतां नां,
हो जोरदांर पणं होतां आणि खूंप वेळं पणं होतां नां.
हम्मं हमं
जे बघां नां आतां एक आठवडां होतां म्हणल्यांवर एक आठवडां हो नाहीं नाहीं एक सारखं नाहीं असं चालूं बंद चालूं बंद होतं होतां. पणं एक आठवडां असं ऊंन कसलंच नवं नव्हतां पडलं
हम्मं हम्मं
असं थांबायचां जायचां थांबायचां जायचां
हव
कधीं छोटा असांयचां कधीं मोठां
हं आणि आतां तरं येतंच नाहीये
हो नां
आमच्यां इथे पणं नाहीये पाऊस कांल आलां थोडां
आमच्यां इथे सकाळीं आलं होतं थोडां परंत आतां ऊंन ऊंन पडलेयं परंत आतां हो
गरम पणं किती होतें नां अशा वातावरणांमुळे
हो नां
अ अजूंन कायं कायं करतें तूं
अ तुम्हीं असं फिरायलां वगैरें नाहीत कां जातं मंग पावसांमंध्ये
नाही फिरायला नाही जात चिक चिक चिक नाही आवडत मला. हिवाळ्यात वगैरे आवडते.
हा हा म्हणजे तसं म्हणायचं तर तुम्हाला हिवाळा आवडतो.
हो हिवाळ आवडतो पावसाळा पण आवडतो. कारण की सगळीकडे छान हिरवं-हिरवं हो फुलं असतात, पक्षी असतात. हम्म नाही पाऊस नाही असं म्हणजे पावसात फिरायला नाही आवडत.
हा हा तेच.
नाही तर कोणाकणाला आवडतं ना असं म्हणजे.
हो.
कि नाही तसं नाही आणि तबेतीला ही झेपत नाही ना.
हो ना बरोबर आहे थोडसा वातावरण चेंज झालं की मी तर लगेच आजारी पडते.
हो तेच.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
ह हा
असं लवकर सहन नाही होत.
नाही
आणि ह्यावेस जरा पाऊस लेट आला ना.
खूपच लेट आला.
खूप एक महिना लेट आला.
हो हो.
अ दरवेेस म्हणजे स्कूल चालू होयच्या अगोदर एक महिना येतो जे जून पासून तरी स्टार्ट होतो.
हो.
या वेळेस स्कूल पण स्टार्ट झाल्या तरी आलाच नव्हता आता जुलैमध्ये आला स्टार्टिंगला.
हम्म नाही आधी एकदम सुरुवातीला बरोबर वेळेवर आला. पाऊस पण तो खूप य येत होता आमच्या इथे तर आणि मणे एकदम बंद झाला.
अच्छा हा हा.
चांगलं वाटते पण हिरवं हिरवं छान.
हो पूर्ण असं हिरवं होतं.
तली झाडं पण छान ताजी-ताजी होतात.
हो.
हम्म हम्म, पक्षी पण खूप आनंद आनंदी असतात.
हो. आमच्या इथे तुम्हाला म्हटलं ना इथं शेत आहे बघा थोडसा तर तिथे अ पक्षी असं असतात तर ते म्हणजे असं पाऊस येऊन गेल्याच्या नंतर बाहेर येतात तिथं येऊन.
हा हा आणि असे जमिनीवर मग ते
हो हो.
जमिनीच्या आतून किडे वगैरे बाहेर निघतात ना मग पाऊसाला की.
हो.
पाय लायतात पक्षी.
हो.
हम्
आणखीन काय म्हणता मग?
बसचं असतं काही नाही.
असं तू अ माझे तशे झाले आहेत माझे रिसीव करायचे राहिले आहेत.
हाव का?
हा.
म्हणजे करून झाले, रिसिव करायचे.
हा.
अच्छा! अच्छा! पूर्ण तीस झाले?
हो.
अरे बापरे! तुम्ही जुने आहे वाटते मग.
हो. मी जुनी आहे.
म्हणजे याच्या आधी पण ग केलाय का?
हो
हा का.
म्हणजे माझे मिनिट्स राहिले होते, म्हणून मग मी करून घेत आहे. तसे माझे एक महिना झा झाले. ते तीस पण आहेत. आहेत म्हणून करायले.
अच्छा! अच्छा!
असं तुम्हाला. अ दहाच मिनिट.
नाही म्हणजे पूर्ण.
अ पूर्ण, ते पूर्ण मला पण माहत नाही पण काही काही जणांमचे बंद झालेत. पण माझे नाही बंद झालेले.
हम्म हम्. म्हणजे मग शिल्लक असतील ना?
हा.
अच्छा!
अच्छा! अ तुम्हाला असं म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे?
मला वाचायला वाचायला आवडतं.
हा हा. आणि आणखी? हा. मेहंदी, रांगोळी, ड्रॉईंग, असं.
हो हो. रांगोळ्या काढायला आवडतात.
हा हा.
रोज नवीन रांगोळी काढायला आवडते.
हो रांगोळी मला पण आवडते काढायला. आणि मला सगळ्यात जास्त ना मेहंदी पण काढायला आवडते.
हो का मला नाही येत काढता मेहंदी. म्हणजे काढतायेत कामापुरती पण खूप छान नाही.
हा हा आता सध्या मला सुट्ट्या आहेत ना. तर मी एवढी असं त्याची खूप प्रॅक्टिस करत आहे.
हा हा.
हम्म आणि हो आणि त्याच्या ऑर्डर्स वगैरे पण घ्यायला असं चालू करणार आहे आता. तेच आपल्या बसल्या बसल्या थोडसा साईड बिझनेस.
नाही चांगलं हे त्याला उलट मागणी असते.
हो.
आजकाल सगळे सीझनमध्येध्ये सगळेच जण काढतात.
हो ना.
आणि खूप वाव आहे उलट त्याला.
हो.
म्हणजे एक प्रकारचं करिअरच आहे ना, मुलं सुुद्धा करिअर करतात. त्याच्यामध्ये
हो त्याच्यामध्ये, आता सुद्धा खूप आहे करिअर त्याच्यामध्ये
अ म्हणजे आता रांगोळ्या मेहंदी याच्यामध्ये बरेचदा मुलं येतात काढायला.
हो
लग्न वगैरे असलं की, कार्यक्रम असला की
हो ब्रायडल म्हणजे बुकिंग जसं बुकिंग असतात तसं
ऑर्डर्स घेतात ना?
हो, आवड म्हणजे काही काही जण असं आवड आहे म्हणून करतात. काही काही जण असं बिझनेस म्हणून करतात त्याला हो!
तू क्लास वगैरे केलाय का मग?
अ तस मी क्लास नाही केलेला माझी माऊशी होती आहे म्हणजे ती शिक तिला येत होती. मी असं लहानपणीपासून सारखं सारखं शिकत म्हणजे आवड होती मला हा बघून बघून मी मग तस शिकले.
अच्छा अरे वा छान!
आणि आत्ता जरा जास्त इम्प्रुव्हमेंट झाली त्याच्यामध्ये.
हा त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला की आपण मग ते तसंच आहे बरोबर!
हा!
ड्रॉइंग पण छान असेल तुझं?
हा ड्रॉइंग पण छान आहे.
हा पेंटिंग वगैरे करते का मग?
प्रें पेंटिंग नाही स्केचिंग.
स्केचिंग करते.
हा! त्याच्यामध्ये आणखीन एवढं नाही जसं म्हणजे मेहंदीमध्ये मी जेवढी अ म्हणजे प्रोफेशनल झाल्यासारखे झाले. तस आणखीन स्केचिंग मध्ये नाही झालेले.
अच्छा प्रॅक्टिस केली की होशील.
हो!
कुठपर्यंत शिक्षण झालंय?
अ आता सध्या डिप्लोमा झालेला आहे.
कशात?
अ आय टी मध्ये.
हो का?
हो!
तिथे काय केलं मग?
अ म्हणजे आता सध्या झालेलं आहे. फक्त आणि आता सुट्ट्या आहेत आणि डिग्रीच्या कॉलेज च्या ॲडमिशनसाठी आम्ही सध्या थांबलेली आहे मी.
हो का?
हा! आता त्याची प्रोसेस चालू आहे.
हम्म हम्म!
म्हणून मग सुट्ट्या आहेत. मग जे आवडत असं कुकिंग पण आवडते त्याच्यामध्ये पण ते पण चालू असत सकाळी स्वयंपाक वगैरे. आणि मग दिवसभरचे करू वाटेल ते.
हो बरोबर आहे म्हणजे सद उपयोग करतेस तू वेळेचा.
हां!
त्यामुळं बसून नाही आवडत अस.
हा!
चांगलं आहे ना!
हो ना!
छंद असायलाच पाहिजेत.
हो तस क्रिएटिव्ह मध्ये आणि म्हणजे, क्रिएटिव्हटी काहीतरी करावीशी वाटते.
हम्म हम्म.
म्हणून मग मी करत असते, काही ना काहीतरी.
हम्मम चांगलं आहे.
म्हणजे तुम्हाला हा बोला.
नाशिकला होते का?
नाही नाही पुण्याला.
पुण्याला
हा
हा पुणे सांगितली तुम्हाला.
हा.
काय तुम्हाला का
म्हणजे तुम्हाला पण असं आवडत असेल ना, जरा क्रिएटिव्हिटी. वगैरे, मग तुम्ही करतात का?
मी मोत्याचं करते.
हा का म्हणजे त्याची ज्वेलरी वगैरे, बनवतात का तुम्ही.
हम् ते रांगोळी वगैरे बनवते, ताटाच्या माहेरूप वगैरे
अच्छा, म्हणजे असं तुम्ही सेल करता का?
हो ऑर्डर्स घेते ना?
हा म्हणजे, तुमचा पण एक असा साइड बिझनेसच चालू आहे, म्हणायच हा मस्त ना मग
काय करायचं रिकामं बसून.
हो ना.
त्याच्यापेक्षा काहीतरी, आपल्याला आवड आहे तर करत राहायचं.
हो.
झाले का दहा मिनिट.
हो झालं, आपण थांबू आता ठीक आहे. परत एकदा केला तुम्ही तरी चालेल.
हम्म आताच.
हा लगेच करा मग.
बरं
हा